हा फोन केलेला का?
हो मी फोन करत होते मघाशी तुम्हाला थोडं बोलायचं होतं मला. कि अ ते मुलाला ना किल्ल्यांवर प्रोजेक्ट आलाय. आपले महाराष्ट्रातील किल्ले. त्यावर त्याला प्रोजेक्ट अ करायचय तुम्हाला थोडी माहिती द्याल का तुम्ही?
हो चालेल ना.
पण तुम्हाला माहिती आहे थोडस. तुम्ही मला सांगा थोडंसं गाईड करा मगून म्हणजे कसं मलाच.... करायला थोडी तेवढीच मदत होईल.
चालेल चालेल हो नक्की.
हा हा हा मी ना तुम्ही मला सांगा मी ना लिहून घेते.
बरं बर.
हा हा सांगा?
आपल्या महाराष्ट्रात...
हां
चारशेहून जास्त किल्ले आहेत.
चारशे अरे बापरे...
आणि त्याच्यात पण प्रकार आहेत म्हणजे ते.... अ म्हणजे जसं काही गिरदुर्ग, जलदुर्ग,..... आणि भुईकोट असे तीन प्रकार आहेत त्याचे गिरदुर्ग... म्हणजे डोंगरावर जे आहेत बांधलेले किल्ले.. जस की रायगड सिंहगड असे...
हा अच्छा.... हा हॅलो हो येतो येतो तेच मी लिहून पण घेेतये ना...
हा.
हा
गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावर बांधलेले.
हा एक दोन मिनट ना गिरीदुर्गा म्हणजे डोंगरावर बांधलेले
जस त्याच्यात येतात रायगड, सिंहगड असे. हा आणि जलदुर्ग म्हणजे. अ ज्याच्या आजूबाजूला पाणी आहे म्हणजे पाण्याने वेढलेले किंवा समुद्रात.
हा हा हा हा हा हा आलं लक्षात हा.
सिंधुदुर्ग जंजीरा. हे पाण्यातलेत की नाही हा आणि भुई. कोट म्हणजे सपाट जमिनीवर किंवा मैदानावर बांधलेले. म्हणजे अहमदनगरचा किल्ला जो आहे तो भुईकोट मध्ये येईल.
भुईकोट अहमदनगरचा बरं हा.
असे तीन प्रकार आहेत किल्ल्याचे. हा आणि मगं. तर महाराष्ट्रात प्रसिद्ध जे आहेत ते रायगड - सिंधुदुर्ग राजगड-
हा हे प्रसिद्ध किल्ले हा. कारण ह्या किल्ल्यांबद्दल थोडं माहिती पण अगदी चारशे आपल्याला एवढे माहिती नसतात ना.
हा हा आपल्याला असे मोजकेच माहिती आहेत पण साधारण असे - चारशे आहेत.
अच्छा बरं बर ठीक आहे.
तर मग रायगड आहे तो महाडमध्ये येतो.
अच्छा बरं.
सिंधुदुर्ग म्हणजे? मालवण ह सिंधुदुर्ग मालवणमध्ये येतो.
सिंधुदुर्ग मालवण मध्ये बरं हा.
राजगड पुण्यामध्ये येतो.
राजगड पुणे.
हम्म,
हा हा.
प्रतापगड साताऱ्यामध्ये येतो.
प्रतापगड सातारा बरं.
विजयदुर्ग आहे तो सिंधुदुर्ग मध्ये येतो.
विजयदुर्ग. विजयदुर्ग सातारा बरं.
हम्म,
हा.
अशे किल्ले येतात ते.
बरं.
तुम्हा आता अ त्याला म्हणजे हे पण द्यायचंय का? चित्र वगैरे पण लागते ना सांगितलंय का तसं काही.
तरी हे आहेत कारण त्या किल्ल्याची माहिती त्यांचे - प्रकार आणि पुढे मग त्यांचे चित्र वगैरे पण लावून असं डेकोरेट - करून करायच हॅलो!
हो आवाज गेला होता.
तेच माहिती लिहायची आहे हो येतोय येतो येतोय माहिती. ती पण लिहायची आहे आणि त्यांचे चित्र चिकटवून डेकोरेट पण करायचंय असं.
अच्छा चित्र तर त्याला गु - कलर वगैरे मिळून जाईल त्याचे प्रिंट आउट काढून आणायला सांग.
तुम्ही सांगि. तर ह्या पिलांचे मिळून जातील ना.
हा चित्रं मिळून जातील गुगलवर टाकलं ना की चित्रं मिळ तील म्हणजे आजकाल मिळतात तशी मग प्रिंट आउट काढून आणायला सांगशील.
हा हा ठीक आहे आणखीन
ते मग
कारण ते कसं करायचंय कार्ट हा कार्ट पेपर वरती अ पूर्ण करायचंय तेे असं. पाठपोठ करून अ हा कार्ट पेपर मोठा करून त्याच्या अ हां आणि एका बाजूला त्या वरती जे चिकटवु त्याची माहिती वगैरे असं.
हम्म हम्म
तो म्हणतोय की आपण तस बनवू असं.
अच्छा हम्म.
हा हा
आता समजा रायगडचं त्यानी चित्र काढलंय हेच्यावरण गुगलवरन आणि ते प्रिंट आउट काडून चिकटवलं तर मग त्याच्या बा साईड ला रायगडची माहिती द्यायची. जे अ रायगड हा किल्ला म्हणजे अ राजधानी होता एक आपला महाराजांच्या काळात ला शिवाजी छत्रपती शिवाजींच्या काळातला. आणि अ महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला.
हां ओके हां-हां-हां
सोळाशे चौऱ्याहत्तर साली.
अच्छा ओके सोळाशे चौऱ्याहत्त किती सोळाशे?
चौऱ्याहत्तर सा
चौऱ्याहत्तर बर हा ठीके अजून.
गड जो आहे पुण्याचा
हा
तो जो किल्ला आहे तो अं साधारण अं सोळाशे बासष्ट, इसवी सन सोळाशे बासष्ट सोळाशे सत्तर.
बर सोळाशे बासष्ट पस हां सोळाशे
म्हणजे जेंव्हा रायगडं- अ राजधानी कधी झाला अ सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये. बरोबर त्याच्या आधी सोळाशे बासष्ट ते सोळंतं रायगड म्हणजे पुण्याला जो राजगड आहे किल्ला तो राजधानी होता आधी शिवाजी महाराजांच्या काळात. हम्म
हम हां -हां- हां बर.
आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की अ अभेद्य होता तो. म्हणजे शत्रूनीं वग्- वेगैरे त्याच्यावर चाल केली तरी तो भेदू नव्हते शकत तो किल्ला.
अच्छा, ओके, बरोबर.
असा होता तो, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जो आहे.
हां
तो अ शिवाजी महाराजांनी म्हणजे हा समुद्रातलाच आहे तो पण अभेद्य होता जलदुर्ग म्हणून
अच्छा तो पण तसाच होता का
हा तो सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांनी अ बांधला होता म्हणजे जे अ युद्धासा ठी वगेरे जे आरमारी त्यांचं सामर्थ्य होतं ते वाढवण्यासा ठी त्यांनी तो किल्ला बांधला होता सिंधुदुर्गचा
ओके अच्छा हा
तो प्रतापगड जो आहे साताऱ्यात साताऱ्यामध्ये आहे तो
हा
हा गिरीदुर्ग होता आता गिरीदुर्ग म्हणजे काय डोंगरावर बांधलेला म्हणजे हा प्रतापगड जो आहे तो डोंगरावर आहे सात
डोंग अच्छा म्हणजे उंच असेल भरपूर तो
हो
हा हा हा
आणि ह्याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान आहे ना
हा
तेव्हा अफजलखानाची बोटं छाटली होती बघ
हो हो
नाही शाहिस्ते खानाची छाटली होती सॉरी अफजलखानाचं वध झाला होता तिथे म्हणजे अफजल खान त्यांना मारायला आला हो
हो हो
शिवाजी हम्म तर तिथे ती ऐतिहासिक भेट झाली होती दोघांची
अच्छा तिकडे का त्या किल्ल्यावर
आणि विजयदुर्ग जो आहे सिंधुदुर्गमध्येय तो
हा
तो पण अजय मानला जातो म्हणजे अं कान्होजी आंग्रे जे होते शिवाजी महाराजांचे अ हेच्यातले सैन्यामधले
हा
त्यांनी तिथे आरमारी अ सगळं हे केलेलं होतं
ओके
अ काय म्हणतात त्याला ताकद वाढवली होती त्यांची तिथे म्हणजे जसं सिंधुदुर्गमध्ये त्यांनी आरमारी सामर्थ्य वाढवलं होतं तसं विजयदुर्गमध्ये
हा
कानोजी आंग्रे जे आहेत त्यांनी अ आरमारचं वाढवलं होतं तिथे ताक कद अशी त्याला माहिती लिहिता येईल बाकी अजून भरपूर किल्ले आहेत म्हणजे
हा मला तसं एक एक दोन तीन किल्ल्यांची अजून सांगा मग कसं एक कमीत कमी सहात सात ते आठ असे किल्ले झाले पाहिजेत त्याचे
अच्छा अच्छा
हा म्हणजे मग ते प्रोजेक्ट मध्ये मग ते पूर्ण होऊन जाईल कमीत कमी एटलिस्ट पाच सहा तरी झाले पाहिजे असं आता हे मला तुम्ही दोन तीन सांगितले अजूनही दोन तीन माहिती मिळाली ना मग माझं काम होऊन जाईल ह.
बरोबर बरोबर नाही मग आता जी किल्ले आहेत आपल्याला माहिती त्याचीच आता डिटेल मध्ये माहिती द्यायची मग त्याला म्हणा मी आता मोगम सांगितलंय तू एकत्रित करून तेच छान हे
हा आता मी तुम्ही सांगितलेलं लिहून घेतलंय हा.
म्हणजे आता बघ जस रायगड किल्ला आहे तर मग त्याच्याबद्दल आप आपल्याला अजून विस्तारून माहिती लीहायची असेल.
हा
तर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांचा तिथे ठीक आहे आणि मग रायरी होत त्याचं नाव आधी.
रायरी
हा
का अच्छा
हा आणि अ या गडावर अनेक म्हणजे असं ऐति ऐतिहासिक वास्तू आणि प्रेक्षणीय ठिकाणं पण आहेत
अच्छा ओके
अ महादरवाजा म्हणजे हा जो आहे गडाचा मुख मुख्य आणि तो त्या भव्य दरवाजा आहे त्याचा. हा त्याच्यानंतर ते गडावरच टकमक टोक आपण ऐकतो ना टकमक टोकावरून कडेलोट करायचा शिक्षा म्हणून हा
बरं
तर हे पश्चिमेकडचं टोक आहे म्हणजे ते जवळजवळ सव्वीसशे फूट उंच होतं म्हणजे तेवढी खोल दरीत हा कैद्यांना शिक्षा म्हणून तिथून खालून फेकून द्यायचे म्हणजे जो शिवाजी महाराजांशी गद्दारी करेल किंवा जे कैदी आहेत त्यांना त्या कड्यावरून ढकलून द्यायचे. हा त्याच्यानंतर. अ आपल्याला लहानपणी धडा होता हिरकणीचा आठवतोय.
हा हो हिरकाणीचा हो ती उतरून गेली होती खायली बाळासाठी.
हा हा हा तो हिरकणी बुरुज सुद्धा रायगडावर आहे.
अच्छा ओके हिरकणी बुरूज. बरोबर हा हे पॉइंट लिहिण्यासारखा आहे हा.
हो त्याच्यानंतर राजवाडा आणि बाजारपेठ
हा
तर मग म्हणजे त्या गडावर राजवाडा आणि बाजारपेठ हे दोन्ही पण अजून तिथे अवशेष मिळतात.
हो का? अरे वा!
आणि त्या गडावरच अ जगदीश्वराचं मंदिर पण आहे.
हो का अच्छा अच्छा
हा आणि जगदीश्वराच्या मंदिरासोबत अ महाराजांची समाधीपण आहे, म्हणजे महाराजांच निधन जे झालं, हा तिथेच आहे. म्हणजे महाराजांचं निधन झालं तीन एप्रिल,
अच्छा सोळाशे ऐंशी बर हा. हां ठीक आहे. सोळाशे ऐंशी बरोबर
आणि मग त्याच्यात त्याला हे पण सांगायला लाव की,